हो हॅलो हा. हॅलो आवाज येतोय का?
एका ग हॅलो
हा बोल.
येतोय का? हा बोल.
हा मला अगं खूपच कमी येतोय म्हणजे येत तोय पण असा खूप मोबाईल असा दाबून धरायला लागतोय.
हो काय.
हा एकदम बारीक येतोय. मागे पण केलेले ना अ महिनी आणि मी त्यावेळेस पण मला असचं व्हायचं.
हो काय.
क्लिअर जात होता मलाच येत नव्हता.
हम्म हम्म हम्म हम्म.
आता येतोय पण चांगला. कुणीतरी मॅसेज
फोन चेंज करा आता.
हॅलो
म्हणलं फोन चेंज करा नवीन घ्या.
हो आता घ्यावाच लागणार आहे वाटतं.
अहहह ह्
हा अगं अ त्याच्यामध्ये मेमरी सुद्धा नाही फोटो वगैरे असे काढायला गेलो ना कि इतके भरलेत ना, किती फोटो आहेत, मागे काय झालं ते गेटटुगेदर चे फोटो काढलेले ना आणि ते कॅमेरातून काढलेले आणि मग आता ह्या ग्रुपवर मला टाकायचेएत फोटो पण माझ्या मोबाईल मध्ये स्पेसच नाय बिलकुल. अ मग हे ना न, अ अ काय केलं मी, आधी काढलेले गोव्याचे आमचे फोटो होते ना, घरातले फॅमिलीचे, ते सगळे आख्खेच्या आख हा फोल्डर मी डिलीट केला जवळ जवळ पाचशे फोट तो डिलीट केले असतील. हा आणि त्याच्यानंतर, मग ते सगळे घेतले मी रात्री आणि म त्या म परत आता एवढे कुठं घेत बसू सगळे सिलेक्टेड घेतले. थोडे थोडे थोडे करून, आणि मग सेपरेट, सेपरेट, पाठवले म्हणजे कसं, अ ती अ ही होत ती ना शबाना, तिजी मुलगी होती, तिजे पण फोटो काढलेले ना, आणि ह्या मुलींनी बाकीच्यांनी पण आपल्या म्हणजे मैत त्रिणी होत्या ना, त्यांनी अ स्वतः स्वतःचे काढलेले असे थोडे थोडे म त्यांचे त्यांच्या ग्रुपवर कशाला टाकू?
हा.
म्हणून मग त्यांना पर्सनली टाकले. सगळ्यांना. घ्यावाच लागेल आता गिफ्ट मागायला लागेल मला मिस्टरांकडे.
अगबाई
हो काय म काय जॉब आहे
आ?
बरहे गं तोंडानीच आपणच गिफ्ट मागायचं हो मला गिफ्ट द्या.
हो ना तसंच करायला लागेल आता.
मी पण आज मागितलंय तोंडाने म्हंडलं अ आधिक महिना चालू आहे ना, धोंड
हा हा हा.
त्याने बायकोला जोडवे घेतलेले चांगले असतात.
जोडवे का?
हां.
हा हा.
बरकत येते हो ना, नवऱ्याला बरकत येते. ते मला म्हणतात बरकत बिरकत जाऊ दे. हं इथं खड्डा पडल आम्हाला त्याचं काय? म्हणलं खड्ड्यात बाई तुम्हाला चांगला. म्हणलं तुम्हालाच चांगलं असल
खरं असतं का हे असं? म्हणजे ह्या महिन्यातच घेतात का?
हा तीन वर्षातून धोंड्याच्या महिन्यात जोडवे. करावे म्हणतात गं हम्म.
हा हा.
उद्या जाईल मी आता संपत आलाय ना पंधरा अ काय म्हणतात. ते पंधरा तारखेपर्यंत.
पण तू दरवर्षी म्हणजे तीन वर्षानी घेतेसच वाटतं.
नाय नाय न मी दरवर्षी घेते त्या ह्याच्या चांग रथसप् पण घेतलेले.
वापरतेस का पण तेवढे?
हो चेंज करत असते सारखे.
हा का मस्त माझे नाही माझे तुला सांगतेय मी लग्नात केलेले ना अ ते माझे म्हणजे ब आत्ता हे मी जवळजवळ पाच सहा वर्ष आधी केलेत म्हणजे दुसरा जोड आहे माझा हा
अ तसं नाही करायचं मग जे आपल्या पायात असतात का ते द्यायचे आणि त्यात थोडी काही तरी भर टाकायची म्हणजे पैसे वाढवल्यासारखे करायचे दरवर्षी रथसप्तमीला नाहीतर भोगी असते व संक्रांतीच्या आदल्या दिवशी
हा
त्याला कराईचे चांगले असतात
हो काय आता ह्या वेळेस करायला पाहिजेल मग
माझ तर उद्या परवाजा आणि कर काय फॅन्सी पाच सातशे रुपयात पर्यंत छोटीशी घेतले तरी
बघते एकदाम मी घ म्हणजे कधी तेव्हा घातलेले ना ते मी कधी काढलेच नाही आणि काय माहिती तुटले का काय एक पडला माझा त्या वळेस त्याच्यानंतर मग मी हे नवीन केले आणि सिमपलच आहेत माझ्याशी तुझ्या छान छान डिझाईन आहेत
मी आताचे पण खूप सुंदर घेतलेत म्हणजे आता इथ पायात आत्ता घेतली मी मार मार्च महिन्यात ना
तर ते पण सगळ्या इथं बायकतात कुठून घेत किती सुंदर जवळ रे म्हट
तिकडच्या जुन्या शेजारी सगळ्या भेटल्या असतील आता
सगळ्या आल्या सगळ्या येतय रोज गप्पा टप्पा चालूच आहे
बर झाला आलात
मग काय तर आता नुसते प्लॅनिंग चालू पिक्चर ला जायचं कुठले कुठले हॉटेल बघून ठेवले तो तुमच्यासाठी थांबलेलो
मला तु आल्यापासून मी काल परवा काल आज शॉपिंगला
म्हणजे आता फक्त तुम्ही दोघं जणच तिकडे आहात का भाऊ इकडे आहेत का
हो
अ मग ते किती महिने अजून
आ दिड महिना
हो का आणि ही गेली का मग मावशीकड
हो हो
त्यांच चालू झालं असेल ना कॉलेज
्या चालू येतात
अजून चालू आहेत सुट्ट्या
ऑगस्ट पर्यंत येत ग
हा ग हा माझ्या बहिणीची मुलगी आहे ना तिला पण सुट्टी आहे ती म्हटली एक महिना अजून मावशी सुट्टी
हो हो पण ना त्यांच काय इंटर्नशिप वगैरे चालू राहते ग त्याच्यामुळं जमत नाही आठवड्यात न दोनदा वगैरे जावं लागत हो
अं--ज्यांना हा बाकीच्यांना काय कोणाला केट्या वगैरे लाव त्यांची एक्झाम चालू आहेत बोली
हा. हा.
ते सुटले सगळे मग ते आली घरी निघून
मी करीन आता जोडवे बघते, कधीच नाय मी केलेत अशा हाऊस म्हणून असे नाही कधी केलेत
अगं अ अं.. मग अमावस्येच्या आधी कर करून करतेस तर चांगला महिना असं मी पण म्हटलं, एक चाटी मारली आहे मैत्रिणी मी ह्यांना पैसे मागितले मगाशीच, म्हटलं पाठवा जोडवे करायचेत
हा
मैत्रिणी सगळ्या जाणार आहेत, आता मैत्रिणी कोण नाही जाणार, आता उद्या ह्या सगळ्या मैत्रिणींना पट आणि घेवून जाते दुकानात सगळयांनाच
सगळ्याजणी एकत्र गेले का मज्जा पण होते ते, आणि आपली खरेदी पण होते एकमेकींच्या चॉइसनी
चॉइसनी, त्यांच म्हणणं असतं, तुमचे छान असतात तुम्हीच चला आता मी म्हण मी इथं नाही घेतलेत दुसरीकडे घेतलेत. उम्म, आता काय करतायत काय माहिती उद्या
आता काय स्कूलच टायमिंग पण असेल ना भरपूर व्याचा
आग सध्या उष्णताय हाय ना, एवढा पाऊस म्हणजे पावसाला सुरुवातच नाही झाली. खूपच उष्णता आहे, तर दीड वाजेपर्यंत आहे.
अच्छा.
दीडपर्यंत आहे, मग नंतर तीन वाजेपर्यंत आहे.
त्याला पण सगळे जुने मित्र भेटले असतील
हो, बापरे मला म्हणतोय, तुला कस तुमच्या जन्म गावाला करमतं मग हा पण माझा ज जन्माच गाव ना मग मला तेे करमणारच हम्म
अ तिथं भरपूर मुलं होती ना खेळायला त्याला आणि ऐसपैस जागा इकडे पण तस-तसंच होतं म्हणजे खळ-खेळायला जागा वगैरे भरपूर होती, आणि मुलांना काय गं बाहेरच खेळायला पाहिजे.
पोरांना बाहेरच पाहिजे, आणि काय ओळख लागते काय, अजिबात लागत नाही. तर.
आग किती मोठा दिसतोय तो
हो आता हाईट वाढलीय ना
हा मी बघितला ना फोटो, तर म्हटला हा भरपूर मोठा दिसतोय.
हो. तो त्याच्या सोयीनुसार छोटा-मोठा असतो बाई कधी म्हणणार मी छोटाच आहे, कधी म्हणणार आता काय मी लहानच राहिलोय का असं चालू असतं
होत आलय आपलं आता थोडं
हो ना.
टायमिंग
हम्म. हम्म. हम्म. रद्दी पेपरच सापडत नाही यार, कुठे गेले काय माहिती हेच्या मारी ह्यांच्या
कसले पेपर?
रद्दी-रद्दी पेपर गं, कपाट लावते ना. त्या कपाटात खाली टाकायला. अगं मी एवढी हुशार आहे, मी मेन मेन माझ्या पर्स सगळ्या तिकडे विसरून आलते आज हेनी पाठ पाठवल्या तर मला चाव्या सापडल्यात कपाटाच्या नाहीतर
एवढे दिवस कपाट नाही उघडता आलं न काहीच नाय.
मग तिथे सामान होत का?
अ हो रोम मध्ये आहेत, ना ते अजून एक महिना.
हा हा हा.
हम्म तेच कंटिन्यू करणारएत.
मग तुम्हाला सोडायला आले असतील फक्त?
हो आम्हाला सोडायला सोडून गेले.
हे सारखं सारखं म्हणजे, आता अ जरी झाले दोन वर्ष झाले ना ग इकडे येऊन?
मला दोन त्यांना तीन
हा म ते सामान शिफ्टिंगचं बोललं का नुसत डोक्याला ताप असतं.
नाहीत काय पण सांगायच काय? बोलायचा तर